हॅलो हॅलो हां बोलना गं.
अरे ते मला जरा, तू आता कुठं गेलतीस माहिते फिरायला?
हां
मग तेजं जरा मला सांगतेस काय कुठे गेलतीस? ऍक्च्युली ना आता काय माझे काय एक्झाम संपलेय. आता मला पण जायचाय फिरायला, मग तू कुठं गेलतीस ते तू सांगत होतीस ना. छान एरिया तेन हाय.
आम्ही पन्हाळ्याला गेलतो.
पन्हाळा कुठं आलं ते कुठं आल ग?
कोल्हापूर साईड ला, कोल्हापूर साईड ला
अच्छा एंटर करतांनाच काय
पन्हाळ्या गडात तिथ खूप छान हाय आणि आपल्या शिवाजी महाराजांनी बनवलेलं आहे
ते किल्ला म्हणायलेस का तू
हां आ् मग ते टुरिस्ट प्लेसेस आहे आपल्या इकडची टुरिस्ट प्लेसेस आहे पन्हाळागड परत कनेरीमठ
अच्छा मग ती तुझं पूर्ण टीम असं क्लासन सगळं गेलत या फॅमिली मेंबर्स
नाही नाही आम्ही क्लासमेट सगळे गेलेलो
अच्छा क्लासमेट्स ह ह मग तू आणि तुझ भाऊ गेलतीस की तू एकटी गेलतीस?
अरे क्लासमेट्स गेलेलो बाबा
तू एकटी गेलतेस मग
क्लासमेट सोबत
अच्छा मग तिकड कसलं लोकेशन माहिती तून सांगतेस काय
लोकेशन म्हणजे असं म्हणजे एवढं पण हे नाही पण तुला जर असं एकदम फिरायचं वगैरे असेल ना तर तू ना नाशिकला जा
नाशिक
हा नाशिकला जाऊ माझं नेटिव प्लेस पणे ते
अच्छा बट नाशिकमध्ये तसलं काय हाय स्पेशल असं वा वॉटरपार्क हाय फिरायचा हाय
नाशिकमध्ये तू खूप असं एज्युकेशनल पणे परत टेम्पल्स वगैरे आहे ते पण बघू शकतीस परत अजून जर तू म्हणायला गेलीस बघायला गेलीस तर नाशिक हा असा एनडरिच सिटीये तिथं तुला द्राक्ष बागा दिसतील कारण की अ नाशिक हे सगळ्यात जास्त फेमस द्राक्षांसाठीये
द्राक्षांसाठी अच्छा तिकडं प्राईज पण कमी असते ना द्राक्षांची
हो अरे ती फेमसच त्यासाठीये म्हणल्यावर प्राईस कमी असणारच की
बरोबर मग तू घे मतलब टेस्ट तीकडे गेलतेस काय जात कस असते काय असते द्राक्षांचं
हा मग अरे माझे आजीचं गाव आहे मी का बर टेस्ट नाही करणार
ते मला माहीत नव्हतं आजीच्या गाव आहे बरोबर आणि मग तिकड फिरल्यास का ते अजून दुसर कुठला स्पॉट तेन
नाशिक मध्ये तू कि नाही कुठं जाऊ शकतेस माहिती का अ सीबीएससी रोड माहिती ये तुला हा जर तू तिकडे गेलीस ना सीबीएससी रोडला ना खूप चांगलं एक मंदिर आहे महादेवांचं
अच्छा, अच्छा रामगुफा ऐकले मी बट मला माहि माहीत नाहीये
राम गुफा आहे रामगुफेचे तिथे तू जाऊ शकतीस
अच्छा मग बाकी तिकडं नाशिकमध्ये वॉटर पार्क तेन नाही आहे काय मी ऐकल तिकडं वॉटर पार्क ल ई छान हाय
पण अ म्हणजे तुला टुरिस्ट प्लेस सांगते ग जिथं लोक जास्त वर्दळ असते तुला एज्यु वकेशनल भेटेल सगळं ती जागा सांगते मी तुला
हा मग बरोबर आहे आणि तिकडे मतलब टुरिस्ट प्लेसमध्ये माहित आहे आता काय असते टुरिस्टने येते ते विकतात माहित आहे चीज सगळं हॅडमेड
अच्छा तू हँडमेड वस्तूंच म्हणाल्यास होय
तिकड आपण विकू शकतोय ना लई प्रॉफिट होणार आपल्याला
तिथं म्हणजे एवढं पण टुरिझम नाही आहे तिथं नॉर्मल आहे नॉर्मल लोक येतात बघ पण जात जास्त अस तुला पाहिजेल असेल ना तर तुला कस कुठं जायला लागणार माहित का इंडियामध्ये आपलं आग्रा ताजमहल जिकडे आहे ना?
होय
त्या साईडला त्या फिल्ड ला जाय लागणार जर तुला काय विकायचंय किंवा काय विकत घ्यायचं युनिक तर तुला त्या साईड ला भेटणार इकडं आपल्या इकड एवढं नाही भेटणार नाशिक वगैरे तिकडे एवढं नाही भेटणार तिकडे एवढं टुरिझम नाहीये ना
अच्छा मग ठीक आहे आणि ते तुकडं ताजमहल तिकडं पण गेल्यास का मला ते तसला स्पॉट पाहिजेल आहे जे ब्युटिफुल पण आहे मतलब छान आहे टुरिस्ट आहे आणि सगळें विकत्यात असं प्रोडक्ट्स तेन असले की
अस अस बस म्हणजे स्पॉट तर तुला तिकडेच भेटणार त्या साइडलाच भेटणार कुठे तर आपल्या आता दिल्ली साईडला बघ दिल्ली दिल्ली साईड ला खूप टुरिझम आहे खूप म्हणजे खूप
आपली हाय कि ते चो बाजार
ते ते पण आहे दिल्ली साईडला तुला खूप म्हणजे असं व्हरायटी ऑफ लोक पण भेटतील परत तिकड म्हणजे असं आहे बघण्यासारखी खूप गोष्टी आहेत आणि खूप शिकण्यासारख्या पण गोष् ते आहेत.
अच्छा तू आता गेलतीस नाशिक मध्ये काय काय एन्जॉय केलीस.
मी आता हे बघ नाशिकला गेले परत सगळे आमचे देवधर्माचे परत ते राम गुफा बघितले. ती सुंदर होती परत आपलं सगळं हिस्ट्री डिनोट करते ग ते की रामाने कस सगळं केलं.
रामायण महाभारत सारखं.
रामायण डिनोट करतं की फक्त रामायण महाभारत नाही, महाभारत हे सगळं हे पूर्ण वेगळी हिस्ट्री झाली. ती महाभारत म्हणजे ती भावाभावांमध्ये युद्ध कस झालं तीच ट्री झाली. रामायण म्हणजे काय रामन त्याचं साम्राज्य कसं तयार केलं ही
राम नाही या फिर शिवाजी महाराज न ग मी कंफ्यूजन हाय.
रामायण म्हणजे राम बद्दल आणि शिवाजी महाराज हे आपले च स्वराज्यचे
स्वराज्य अच्छा.
हा आणि रामायण हा राम ची हिस्ट्री वेगळी आणि शिवाजी महाराजांची हिस्ट्री वेगळी ते सगळे वेगवेगळे टॉपिक्स आहेत.
बरोबर ठीक आहे मग आणि बाकीचं काय छान स्पॉट तिकडं.
आणि परंतू अ अआजून कुठ जाऊ शकतीस
बट हा व्हेकेशन कुठल्या मध्ये असं जाऊ शकते आता तू नाशिक म्हणलीस मे ला जाऊ जून जुलै या फिर मोसम असला कुठ
रेनी डेज मध्ये जा रेनी डेज मध्ये तिथे एवढं चांगले वॉटरफॉल असतात ना?
हा तेच मला पाहिजे ल हो
वॉटरफॉल पाशी जाऊ शकतेस परत असं डोंगरांमध्ये पण खूप जागा आहे तिकड ना एक गड आहे त्या गडाचं मला नाव माहीत नाही. आणि एक माउंटेन पण हाय. ते क्लाइम्ब करायला ना खूप रिस्की पण हाय खरं खूप एक्साट एक्सायटिंग पण हाय. नाही प्रतापगड नाही येत आपल्या त्या साईडला येत नाही प्रतापगड.
अच्छा ठीक ये
प्रतापगड नाही येत त्या साईडला.
ठीक आहे आणि मला ते सांगायचं होत आता मी एकटी चालले तर किती मतलब पैसे बड बजेट कितीन असतय
बजेट मग आता तू एकटे चाललेस ना तू तिथे किती दिवस राहणार आहेस किती दिवसात रिटर्न येणार आहेस ते मला सांग?
म आता बघ मी तर तिकड जाणार आता संडेला असं गेलं तर माझे पंधरा दिवस लागणार बघ पंधरा वीस दिवसाची सुट्टी आहे.
तू फॅमिलीस सोबत चालेस? काय एकटी की फ्रेंड कस एकटी चाललेस? मग तुला एक वीसदिवस मग पंधरा हजार रु पे घेऊन जा पधरा हजार रुपये प्रॉपर बजेट होते तुला कारण की इथून जायचंच तिकीट अ किती लेडीज ना साडेतीनशे क चारशे रुपये आहे फक्त
साडेतीनशे चारशे आठशे रुपये आणि तिकडं मतलब काय शॉप- पिंगतेन केलतर बजेट तर हय
हो, खूप खूप लो बजेट मध्ये कपडे वगैरे स सर्व भेटत तिथंना एक मार्क र्केट आहे मार्केटच नाव मला आता आठ ठवेना ग पण त्या मार्के मार्केट मध्ये गेलीसना तिथू खूप रिझनेबल प्राईस मध्ये एवढे चांगल्या क्वालिटी ड्रेस वगैर भेटतात खूप म्हणजे अस तुझ टूर अस एन्जॉबल होईल आणि तुझ जास्त तू बजेट पण हे होणार नय डिस
ठीक आहे - मग तू अन आता अं शो सोशल मीडियामध्ये सर्च मारून ते माहिती मला जरा सेंड कर
हां ठीक आहे तुला कशाबद्दल माहिती पाहिजे ते सांग?
ना ते जे पो नाशिकला ते आहेत त्याचं सर्च मारून मला सगळं माहिती सेंड कर
हां हां पण तुला नेमकं कोणत्या टॉपिक वर पाहिजे ते सांग ना?
मला टॉपिक पाहिजेलाय अं वॉटरफॉल ला
वॉटरफॉल आणि एज्युकेशनल स्पॉट आणि अजून-
प्लस ते प्रोडक्ट्स जे मी म्हणले ते
म्हणजें तुला कसे- प्रोडक्ट पाहिजे कॉस्मेटिक्स चे पाहिजे जे किंवा अ ज्वेलरी पाहि जे ॲक्सेसरी पाहिजे कसे आर्टस चे पै? जे आर्ट क्लबचर रेजिन आर्ट म्हणजे ते अं ते एका लिक्विड
होय हां दोन लि- क्विड असतय त्याला असं मिक्स करून रेझिन बनवत्यात आहेत आणि डेकोरेट कर त्यात किचन पण होऊ शकतंय हां
तसं आर्ट पाहिजे काय तुला आट् ठीक आहे रेझिन तर भेटेल तिकडे भेटेल तुला ते मी तुला बोलले ना सीबीएस रोड ला तिकडे भेटून जाईल तुला रेझंनच तिकडे टुरिस्पाॅस स्पॉट आहेत तिकडं भेटेल
असं किती किलोमीटर होतंय, आपल्या इतर जयसिंगपूरमधून ते?
इथून ते जयसिंगपूर पासून ते नाशिक ये साडे पाचशे किलोमीटर
साडेे पाचशे शे मग आता मी बस मधून जाऊ?
एक दिवस लागणार कशान पण तू ट्रॅव्हल कर बस न कर, ट्रेन न कर, तुला जायला एक दिवसच लागणार पूर्ण.
अच्छा, आता मी एकटीच आली तुझ तिकडं कोण रिलेटिवज् असणारीच
हा माझ माझा मामा आहे ति् कड जर तुला स्वस्तात काय सोय करून पाहिजे असेल तर, मी त्याला सांगेल कि बाबा हां हिला थोडंस प्रॉब्लंम आहे तर हिला थोडी हेल्प कर म्हणून. मी सांगेन
ठीक आहे, मग मला आहे ना ते मामाला विचार आणि जे पण डिटेल्स् तेन आहेत ना माहिती ते मला सांगून मेसेज कर काय? सगळी माहिती ठीक? ये ठेऊ काय मी
हा हा ठेव.
हो -